नमस्कार कार कायच
नमस्कार काय म्हणताय काय नाही निवांत
आमचं बघ आता पण निवांतच चाललंय आता जरा टोकण्या वगैरे उरकून घेतल्या रानातली कामं आता निवांत तच आहे तुमचं काय चाललंय होय
मग निवांतच आहे ऍडमिशन झालंय आता आपण कधी कॉलेज वगैरे सुरू होतेय काय माहत
बर बर बाकी कि मग कुठं फिरायला बीरायला गेलेला का नाही
नाही हो घरातच आहे
घरातच आहे होय
हा
हो आता जायच पाऊस झालाय धबधबा बघायला जायाच परत ते डोंगरावर जायाचं जरा फिरून यायचं
नाही ओ
का
तसली मला आवड नाही
मग तुम्हाला कश कशा कशामध्ये आवड आहे कुकिंगमध्ये आहे का तुम्हाला आवड
हा कुकिंग मध्ये आहे
ह कुकिंग मध्ये तुम्ही याला काय काय म्हणजे ऐका आता कुणाला बिर्याणी आवडते काही काहीना काजू मसाला बनवायला आवडतो काय काय म्हणजे असं पुलाव बनवतात चांगला नाहीतर काय काय जण अ म्हणजे विविध प्रकारचे भाज्या परत अ
हम्म हम्म
काय असेल ते पण चांगलं बनवतात तशी तुम्हाला स्पेशल काशात, म्हणजे मी हे बनवलेला सगळ्यात उत्तम बनवते.
काजूकरी, पनीर नंतर पालक पनीर. छोले
ऐका ना पालक पालक पनीर हे ऐकायला मला आज वेगळंच भेटलंय. म्हणजे ह्याच्यानंतर ह्याच्या आधी मी कधी ऐकलं नव्हत पालक पनीर पण आज मी पहिल्यांदा ऐकतोय. मग त्याला त्याची रेसिपी मला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही मला सांगाल का ती रेसिपी.
हो हो हो नक्कीच.
मग ऐकना म्हणजे पालक पनीर म्हणजे त्यात आपण जे पालक राणात शेतात भेटते किंवा बाजारात भेटते. ती पालक पासन बनवतात का?
हो.
बरं मग मला सांगा ते कशी बनवायची. कारण पालक ही खूप औषधी वनस्पती आहे. आप आपल्या शरीरासाठी असं मी ऐकलय खूप ठिकाणी. आणि
पालक स्पिनेज मध्ये.
त्यामुळे मला जरा पालक बद्दल जरा सांगा त्या रेसिपी बद्दल. नाही तर मी पालकची नवीन नवीन पद्धतीची पद्धतीने बनवून खाऊ शकतो ना. कारण मला पालक आवडतो. आणि तो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. त्यामुळे मी पालक जरा म्हणजे विचार करतोय की जास्त आठवड्यातन कमीत कमी दोन वेळा तरी खायचा. त्यामुळ मग मला तुम्ही ती रेसिपी सांगा. म्हणजे कसं सारखं एकच भाजी भाजी भाजी बनवून माणसाला कंटाळ येत. त त्यामुळ कसं होईल बदल बदल होईल.
छानपैकी आणि म्हणजे कस कडू वगैरे होत नाही असं सांग. ते तुम्हाला भाजी सांगू का आधी.
म्हणजे ते खाऊन खाऊन कंटाळा आलाय हो. त्याच प्रकारची म्हणजे बघा ना प्रत्ये आठवड्यात दोन वेळा एकाच प्रकारची भाजी खाणं म्हणजे कंटाळा येतोय हो असं नाही मग पालक मधीच काय ना काहीतरी वेगळ्या पद्धतीत बनवून खाल्ल्यावर जरा
मी जस तुला सांगते तशी बनव म्हणजे कंटाळ नाही येणार. म तुला सांगते कस बनवायची. पालक स्वच्छ पालक स्वच्छ एक जुडी पालक स्वच्छ धुऊन घ्यायचा धून घेतल्यानंतर मग बारीक चिरून घ्यायचा. हूं जास्त पण बारीक नाही चिरायचा. आणि चिरल्यानंतर काय करायचं शेंदगाणे भाजून घ्यायचे. शेद दाणे भाजले ना कि मग मिक्सरला ओबडदोबड वाटायची कुट नाही करायच आपल्याला. म्हणजे समजलं हो हा मग शेंदगाण्याच अ ओबड दोबड वाटून घ्यायचे. आणि नंतर मग काय करायचं अ अल्ल असत ना थोडस अल्लं घ्यायचं आणि ते चॉप करून घ्यायच.
ह म्हणजे चॉप म्हणजे ते बारीक का? तुम्ही एवढं इंग्लिश वर्ड वापर कुणाला आम्हाला ते समजत नाही हो आम्ही कसं गावाकडची माणसं आहोत.
सॉरी हा त्याला असा कापून घ्यायचा बारीक बारीक आणि अ लसूण आता ह्यात लसूण आपल्याला थोडं जास्त टाकायचं. आठ नऊ पाकळ्या घ्यायच्या आपण एक जुडी
लसूण आमच्या देशी लसूण आहे. म्हणजे त्याचा वास भारी येतोय.
नाही वासाचं हीथं काय नाही दिसला पाहिजे जास्त.
बर मॅडम पण दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व असतेय.
तुम्ही जरा तोंड बंद ठेवा सांगतेय ना मी हम् मग नंतर तेल तेल टाकायचं कडे इत. कडे इ तेल टाक ंतर काय कराय ज आपण बकप के अ बारीक कापलेला आलं. आणि अ जे लसूण होता ते तेलात टाकायचं. थोडशी थोडी थोडी च चिमटभर हिंग टाकायची. आणि एकदम थोडे. जिरे टाकायचे म्हणजे अशी टेस्ट पण लागली नाही पाहिजे इतके एकदम थोडे. ह.
हा.
हा ही सग. हे सगळं टाकल्यानंतर मग त्यात अ भाजी टाकायची. भाजी एकदम चांगली मिक्स करून घ्यायची. मिक्स केल्यानंतर आपण चूक काय करतो माह का वाफलताना. बायका काय करतात. की पूर्ण झाकून देते त्याला पूर्ण नाही झाकायचं काय होतं. की आपण ज्या वेस त्यात वे काय म्हणतो आपण वेपोरेशन होत असं म्हणजे कसं आप. ंत पाणीे बाहेर. पडायच असतं ते बाहेर पडत नाही पूर्ण झाकल्यानंतर. तेच तेच तेच कडूकडू पाणी त्यात पडत राहत मग. काय करायचं आपण अर्धच झाकायचं अर्ध. आणि एका साइडून थोडीशी जागा ठेवायची. जी वाफ आहे ती बाहेर जायला म्हणजे समजलं का तुम्हाला म्हणजे. कडू होत नाही भाजी त्याच्यानंतर मग काय करायचं. अ मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं मीठ टाकल्यानंतर. भाजी एकदम. चांगली ही करून घ्यायची जास्त वेळ नाही शिजवायची पालक लगेच शिजतो आणि. हा आणि मग नंतर काय करायचं अ जेव्हा. पण उबड ोबड कुठलेलं कुठ आहे.
हा.
ते टाकायचं म्हणजे काय होतं पालकाला पाणी सुटतं. प त ते काय करायचं पालकला ज्यावेळेस पाणी सुटलं. फोडणी दिल्यानंतर आपण परतल्यानंतर भाजी ती पाणी सगळं. ही होऊन द्यायचं सुकून द्यायचं त्यात आटून द्यायचं. आटवून दिल्यानंतर काय करायचं. कि ती कूट होत आपलं ती कूट जरा जास्त टाकायचं.
हम्म.
आणि मिक्स करायचे झाली भाजी अशी खाऊन बघतो एकदा एक नंबर. बरोबर भाजी लागते हा मी आधी पालक कधीच. खायची नाही म्हणजे मम्मीने वगैरे केलेला. पण मी एकदा बघितलं अशी अशी म्हणजे अशी ट्राय करून. मशी खूप इतकी छान लागती भाजी.
हा.
हम्म. आता तुला पालक पनीरचं सांगते कस करायचं.
सांगा
हा पहिल्यांदा आपल्याला आहे ना अ एम मिक्सरमध्येध्ये आल्याचे तुकडे लसणाचे तुकडे आणि एक हिरवी मिरची तुकडे करून टाकायची ती टाक. मिक्सरमध्ये ठेवायची तोपर्यंत काय करायचं. अ पालक घ्यायचा चांगला स्वच्छ धुऊून आणि एका. पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर ती पाणी अ उकळल्यानंतर त्यात तो स्वच्छ धुतल्याला पालक टाकायचा पालक टाकल्यानंतर जास्त नाही शिजवायचं त्या पालकला एकदम असं फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट फक्त पाच ते सहा मिनिटं लगेच काढून मिक्सरमध्ये टाकायचा आणि पूर्ण एकदम फाईन फाईन पेस्ट बनवायची त्याची एकदम बारीक पेस्ट बनवायची ती झाल्यानंतर ती उतरून घ्यायची नंतर काय करायचं तेल घ्यायचं
हम्म
हा तेल तापेपर्यंत आपण इकड पनीरचे पनीर कट करून घ्यायचं आपण
हा
हा पनीर कट करून घेतल्यानंतर त्या तेलात अ थोडसं तूप पण टाकायचं म्हणजे थोडस एकदम आणि मग काय करायचं पनीर ला हळद आणि लाल तिखट लावून त्यात टाकायच आणि शलो फ्राय करायच शलो फ्राय म्हणजे थोडासा हा म्हणजे म्हणजे थोड्याश तेलात फ्राय करतो मग त्याला हा हा तस ते केल्यानंतर आहे ना त्याला थोडा थोडा गोल्डन कलर येईल असा
हां
हम्म मग गोल्डन कलर आला कि पनीर बाहेर काढायचं त्यानंतर थोडेसे काजू टाकायचे का का टाकायचे माह का कारण एक आता पनीर आपण सारखं सारखं एक बाईट घेताना पनीर मध्ये क्रंच काजू ना म्हणून काजू पण टाकायचे
हो क्रंच म्हणजे क्रंच म्हणजे काय हो हो हा हा ह ते कसं मी गावाकडचं आहे त्यामुळे मला समजत नाही एवढं इंग्लिश वर्ड
सॉरी सॉारी सॉारी कुरकुरी येल आताना मग काजू टाकायचे काजू टाकल्यानंतर त्याला पण अस थोडस गोल्डन म्हणजे अस गोल्डन होईपर्यंत म्हणजे सोनेरी कलर येपर्यंत भाजून घ्यायचे ते काढायचे नंतर अजून तेल टाकायचं त्याच कडाईत कडाईत तेल टाकल्यानंतर जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर काय करायच आपण जी पेस्ट बनवलेली
हा
ती टाकायची ती टाकल्यानंतर
हम्म
ून घ्या थो तल्यानंतर तर काय करायचं धने पावडर लाल तिखट जिरे पावडर थोडस थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं हि सगळं टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि थोडं पाणी वातायचं त्यात् म्हणजे म्हणजे कशी कन्सिस्टन्सी पाहिजे तस जास्त पण अं म्हणजे पातळपणा घट्टपणा असं
अह कन्सिस्टन्सी म्हणजे तसं नाही मला एका मित्राने माझ्या सांगित कन्सि त्यांचे म्हणजे अ काय म्हणतात त्याला रोज आपण एखादं काम करतो डेली त्याला कन्सिस्टन्सी
नाही नाही ती वेगळी कन्सिस्टन्सी आहे ही वेगळी
अरे वा वा बरं बर ऐका ना मला मी हे तुम्ही सांगितल्याला बनवून बघतो आणि तुम्हाला मी सांगतो
अह रेसिपी हडतीच राहिली की बर नंतर सांगते हा हा ठेवा